हॅलो
काय करतोय
आणि कॉलेज मध्ये आलं जरा बसलेल होटते तू काय करतेयस
नाही बसलो घरी
हम्म हम्म कॉलेजला का येणार आहेस मग
होलेल
हम्म
बुधवारी
एवढाले एक
हा क्चरक्चर तर कोणक्चर
लेक्चर होत तू येत नाही असं तर काय करणार
लि्छर होते ती कारी म्हणून मालणार रे लि्चर होते
हम्म नाही नाही लेक्चर होतय घरी काही कामं चाललय
काल हो काल झाले नचर
तिची स की
हा
म्हणजे जेवढे शिक्षक अव्हेलेबल आहेत ना तेवढे सगळे घेतात लेक्चर बाकी जे येत नाहीत ते खेत नाहीत.
हा हा ब थर् डे फोर्र स पेपर चालूतेग तुला
हो या हाक क चालू थर्ड इयर च आठ तारखेपासून चालू होणार आहेत. आणि सेकंड इयरच दहा तारखेपसून त्यांचं काही तर तेवीस चोवीस पर्यंत आहे तोडतता
हा हा ह आप आपला अत शोवात्र
लागणार म्हणलेत का?
नाही नाही मी विचारतोय लागली का लाग.
नाही नाही नाही अजून लागलेली अजून काय युनिव्हर्सिटीकून टाइम टेबल नाही आलं मग बघूता कधी येईल तेव्हा येईल.
हम् हम मॅन्युल तर मेन्युल
झाले कंप्लीट फक्त आता ते हेजच राहिले साईनच राहिले आहेत म आमच्या चेकिंगचा
हा ह असइनमेंटी पूर्ण असले.
हो असइनमेंट वगैरे सगळं वर
ह ह माझ मॅन्युअल राडलेच मॅन्युअल
हम.
कची पग एचची पि डॅग्राम काटाचे राहिले त्या डायग्रॅम बिय तर र हम् भरपूर दवघड अस हा त्याचा दहा वारा देवळ सोपे त्यां बाकी केसे व कुठे जायथ ् कायली छप मुकाल रूपर ह् अ मग काय करतो आ ते जमीन आहे. े च खोा खू बेस्.
मोबा मोबाईल वर बघत होतास ना युट्यूब ला बघत.
ते मग क त जमिन बघून मग त काय मोबाईल फट फुट ते मोबाईल आपल्या लाईट बंद केल्यावर म त्याच्या खाली घालात मोबाईल पच्या लायट बंद क होती आप ब्राईटनेस मॉडेल चालू हो. ना ते दिसते खाल मग तेव्हा पिनस गिरवाज आपण पर्ण हाग ती अबधत बसण्यापेक्षा त्याे अ अस केला पूर उडत ना.
मग ते निघ येत्याच येत निघ.
हा येत जरा बर बर मनत काय हातण घलण्यापेक्ष आस काला गेले हुकते रे ल बेकार घ्यायचे मग
हा हा हा.
हम् त्या हा मोबाईल स खराब लो हो ते बी लवकर.
हा हा हा चांगलं होत म्हणजे मग काही विषय नाही मग काढत शर मग होऊन जातील तुझ. उद्यावर होऊन जातील की मग तेच मी हम्. मी काढल्या आना जशा जंगते तशा बादव तर चांगल्यावरती बाई.
हा ह.
तसं पण कोण विचारतय त्या मामा इत कधी बघितलं नाही त्यांनी असल म्हणजे बघितलं म्हणजे फघ येल नाही तर कसच देतील सोडून.
हम अरे दोन त मी काल नाही. संस्कार म्हण हो दोन तीन मी काढले नाही तसे ठण होता डायग्राम.
मी संस्कारचं नाही बघितलं मी नम्रताचं बघितलं होतं.
हा विहिनीने कोणीच दिले डारम. हम मुर. म त्यातलंच काढवा म्हण तिकड आ देऊ.
चालते हा स. वढा काढ बाकी मु मॅन्यल. मध आहे का ते तेवढ का.
ह हा.
आणि ते लास्टच एक्सपेरिमेंट बघलेस काय काय वाचलीस कधी.
हो एचपी लाट एक्सपेरिमेंट.
नाही ना.
वाच एखादी तर वाचून बघ सग चांगली इन्फॉर्मेशन आहे त्यात. कंटाम वगैरे कसं वापरायचं.
हम.
सगळं आहे.
ह हा.
हम् काय ते वाचले.
ला्स्ट एक्सिडेंट आहे.
हह.
लास्ट एक्सपरमेंट थोडावा.
चे लास्ट चे दोन तीन एक्सपेरिमेंट बघ डायग्राम पण काढायच आहे तुला त्याच्या.
ह हा.
हम्. सेकंड सेम ला आपल्याला हे आहे थर्ड सेम ला काय असणार आहे काय माह.
त मन चिकन कर ना प्यूसशीं.
हा पीओसीच पीओसीच घेतलं चेक करून फक्त हे राहिले. बक इंडेक्स.
व पटटू हा तुमच्या चुकलेलं म्हणे.
नाही नाही ते माझं फक्त हे राहिलं लिहायचं मी एक पेज अखंड सोडलेलं ग आलेलं.
हा ब्सर.
होय मग गावलू तिला मला म्हटली लिहून आन. परत मग ते लिहिलं रिझल्ट फक्त राहिला होता रे.
हा हा. रिझट रिझटच मेन आहे मग दला.
हम्म तेच राहिल माझं.
हा हा.
तर गडबरी विसरून गेला वाटत.
हम्म.
हम्म. मग ती म्हणली मॅम म्हली. मॅम बोलला की असं काय सगळीकडनं गाळून घेतलेस की काय.
आ हा.
असशा म्हणत येते.
कीव तेवढच मॅडम तेव नीट बघते कुठल्या मॅडम बघत ना तेवढं नीट. काय लिहलंय काय नाय.
हो तेवढीच बघते रे ती म्हणजे आपल्या जरा सं वर्गात असल्या मूळ म्हणजे बघते आपलं नाहीतर मग आणि जर नवीन आता कोणत आले तर असंच थर्ड इयर सेकंड इयर वाल्यांना ती तस ट्रीट करते. बघत नाही एवढं सोडून देते सगळं सर. हम्म.
हम्.
बाकीच काम करुन
बाकी काय नाही म्हण निवंत राहिलोय, कॉलेज मध्ये उद्यापासून सुट्टी होती, परत उद्यापासून कॉलेज चालूलू आहे.
हम् म सुट्टीच कुट गेला नाय फिराय-बीरायला?
गेलेलो. तिकड ना पण इथं बी जवळ आहे का काचेचा पूल?
आ हा हा हाम,,
तिकडे गेलेल मस्त आहे, बघण्यासारखं तुला घेऊन जायला पाहिजे होत. गाडी वरून गेलतो. से सेकंड ईयरचा दादा होता एकजण. हम्, त्याच्या सोबत गेलं होतं. मी विघ्नेश. आमचा दादा सेकंड ईयरचा.
हा लाम आहे.
हो इतन वैभवडी इतन सहा किलोमीटर आहे बग.
हम् आपल्या कॉलेज पासून कॉलेज पासून
आपल्या इथ न मग. कॉलेज पासून जवळ जवळ सहा आणि ते तीन नऊ किलोमीटर.
हम्म. पिजात आणि शि बी लागत ना का रिलुटेशन बी तिकडे जा असते.
होय. होय, रेल्वे स्टेशन वरन पण आलो की जाऊन तिथं पण चांगलं आहे. बघायला व्ह्यू वगैरे.
हम्.
खतरनाक, गेलोतो मस्त वाटतय तिथं तिथं बसलो आम्ही थोडा वेळ.
हा हा ना.
पाऊस नाहीच, पाऊस नाहीच आम्हाला बळगावला येताना पण नाही जा ताना पण नाही पाऊस तिकडे पाऊस कमी आहे इकडच्यापेक्षा.
हा हम.
पाऊस आहे.
हम् आपण कॉलीज
हम्म तेच तर, इकडे डोंगराात असल्यामुळे ते पाऊच आहे. तिथं पण डोंगराचय ते पण पाऊस नव्हता.
जोर नाही.
हम्म नव्हता पाऊस
आपल्या तिथे पोहचे पर्यंत कॉलेज पिशीज अप्पा
हो होय
अच् हम्
काय करणार काय माहीत बाबा कशी चार वर्ष काढायची.
असं ज त्याबर पहिल्या वर्षी का कुठं काळालं
आत्ताच नको नको झाले इथनं पुढं कस होणार आहे का माहीत आहे
मग आता का हो हो मग
अ नाही आज माझं काही फिक्स नाही वाडी जायचं तुम्ही जातय
हम्म हम् जायतो जा म्हणतोय कायथ असल बी वाढून जायचे हम ते बा एक तो आज वाटते ना पंचवीस करणार सत हम्
कशाला वाढवणार आहेत मग उगजच आता
आम मात डोक्यात आला असेल काय तर
हम्म आता काय बोलणार त्यासनी त्यासनी काय पैसा काढायलाच बसले ते?
हा
आपण नुसता पैसा वतायच
काय सुविधा तच नाही तर पैसेत हॉस्टेलच्या ते बाथरूम एक त ह समजा म बर पण पैसे द्याला तर काय
हा हा
ते मिस थांबवत दुसरी मिस लावत मेस ते जेवण नल नाही काय न होऊच
हो अरे काय तर थांबून काय उपयोगच नाही असो मेसला जेवण पण खराब देणार आज तर आज जेवत तर न मी
हा
मला जर फक्त एकच पिसा आला होता
फोन सनीलाला बोलवून घेतले आणि परत मागून गेला तरी पण एकच पीस आल तरी पण एकच पीस आल नंतर पण काय केऊ नवत का त्या चिक्नमध्ये तर अ चिकन कमी आणि टोमॅटो जास्त होतात टोमॅटो नि कांदा काय आणि त्या चटणी बदलली त आंमू तर जास्तच तिखट लागतय
हम् आता तर काय चपात्या कमीच करायला त तीन तीन दि दि बुझी ग ना काय मी नाही
चपात्या काही कमी गेल्या सोड पण कधी तर देतच नव्ह आता आता मॅनेजर जरा पोर कमी अस असल्यामुळे देतोय
हम मात्र काय पण ठरले ना युष महिना
तेच की आता सगळं वाढवा लागलेय
मग काय
त्या ज जिथे गॅस संपले ना त्यावेळीस त्यांनी ठरवले की यांची मारायची पद्धतीची
ह त्यां खाली
होय
चालतय
चालते चालते खल मग येणारच न उद
हा हा हायेतय
चालेल चालेल जावे मग उद्या कॉल करते तुला सकाळी उठ हम्म
शुभ हा झाडे जेवण आपलं झालं जेवण
चालेल चालेल सोप मग आता
हा
हा चालेल केवू
हा
हा
ह ह